अला
हा आता बोल -काय म्हण तर हा, बोल घे
येतोय का आवाज
हा येतोय येतोय
अ
काय म्हणत होतास फोकेतच
मी काय म्हणतोय फुकट लय म्हणलं
किती खर्च ते साठ बासष्ट
साठ पासष्टच्या, आसपास येईल, माझ्या मते अंदाजी
सगळा टोटल म्हणजे
टोटल एकदाच पैसे द्यायचं, त्यांना बाकी तिकड हिकडन आपल्याला तिकडं घेऊन जाणार, आणि तिकडन इकडें घेऊन येणार. आपला, खर्च कायच नाही.
हा, ह
बाकी आपला खर्च काय तथ आपण काही एक्स्ट्रा घेणार असला, तरच आपला, खर्च बाकी जेवण वगैरे
त्यांच सगळंण हा. सगळं त्यांचा खर्च फुकेट म्हणजे, कुठं इंडोनेशियात आलं ना थायलंड मध्ये काय
हम्
ह, तू, किती वेळा गेलायस, एदाच गेलायस का
कुठ
फोकेतला
फुकेतलं नाही गेलेलो मी, मी, थायलंडला गेलोतो, पटाया पटाया थयलंड मोटय ते
होय
मग, फुकेतला म्हणजे तिथंच इंडोनेशियामध्ये, आपलं थायलंडमध्ये, जाणार फक्त दुसऱ्या ह्याच्यात राज्यात
हो, दुसऱ्या राज्यात
हा, हा, ह त्यांना आता दुसरं नाही दुबईला, दुबईला, जाणार होता काय झालं? दुबईला
दुबईला दा दोन दोन हजार पंचवीसमध्ये.
हा बरोबर दुबई, अ पटाया झाल्या दु हा
जा नव्वद हजार होते, एक्स्ट्रा आता त्याची एक पंचवीस वर गेली ती आता
होय. त्यांचा रेट काय डॉलर वर वाढत असतील, ना?
हो, ते, य आता ते युद्धामुळे प्रॉब्लेम झाला ना नाहीतर ते, सिंगापपूरतीन ट्रिप
हा हा हा हा!
मग ते युद्धामुळ ते लइ हायवर गेले ना ते. सिंगापूरची मग त्यामुळं व्हिएतनामला घेऊन गेले.
हा हा हां व्हएतनामला बी जाऊन आला सा?
हो मग आता तिथच गेलतो की फुकीरला.
फुकेत, व्हिएतनाम आणि थायलंड. ह
ना वेगळा आहे, आणि थयलंड वेगळा आहे.
असं आहे काय, हा म्हणजे, देशच वेगळा आहे
दोन हजार चोवीसची पहिली ट्रीप होती, पटाया थायलंड
बर बर!
थायलंडमध्येच आहे पटाय बँकॉक. आणि परत दोन तीन तसा दोन तीन महिन्यान परत तिथंच गेलतो पटाया बँकॉक परत दोन हजार पंचवीस मध्ये दुबई! मग आता दोन हजार सव्वीस मध्ये व्हिएतनाम मध्ये फुकयुग. कारण तिथं इमान दोन वेळा एक वेळा बदलाव लागतया. फुकीतला जाताना कारण ते आयलंडवर आहे तिथं ट्रेन जात नाही काय जात नाही. मग ते आयलंडमध्ये आहे. मग ती व्हिएतनाम आणि आताच जाणार आहे की नाही ती थायलंडमध्येच जाणार आहे फक्त त आपलं काय नाव सांगितलं मगाशी?
हा फुकेेत फुकेेत हा.
म्हणजे असं पकड इंडियामध्ये मुंबई आधी जाऊन आलोय आणि आता इंडियामध्ये सांगलीला जाणार आहे.
हम
असं आणि परत डिसेंबरला इंडोनेशियाला जाणार बालीला. म्हणजे डिसेंबरला सपल
पण असं बोर होत नाही का? ते सारखं थायलंड, थायलंड, थायलंड? त्या एरियातच तेवढ्या तेवढ्यात. होय की स्टेट वेगळ, होय की स्टेट वेगळ वेगळ येतय ते. स्टेटच ना आपलं महाराष्ट्र, राजस्थान सारखं ते.
हा आता ते कस माहिती का थाईल प पर आता या बँकॉक आहे ते वरच्याच साईडला आहे आणि फुकेत आहे ते एकदम खालच्या साईडला तिथे सगळे बेट आहेत बेट. म्हटलं त्यो. जेजबॉड बेट ते सगळ तिथं ख खालच्या एरियात आहे फुकेटमध्ये. ते सगळे फेमस आहेत तिथं. समुद्र समुद्र अर् आरपार म्हणजे सगळे आरपार दि दिसत ते. हो हो तेच बघण्यासारखं आहे.
हम्म. हम्म
बाकी जरा तिकडे जरा वेगळं वेगळं जरा बरं वाटतंय.
जरा इकडे बघ की ट्रीप निघते का ऑस्ट्रेलिया नाही काय अमेरिका? ते काय इथल्या इथं इंडोनेशिया नी थायलंड.
ती लय तिथ क मग ती.
साचणारे.
होय त्याला खर्च तर जास्त असणारच ते तर हो होईल रे हळूहळू होईल. ते पण होऊन जाईल की हळूहळू.
टार्गेट मोठा असणार पण त्याला.
टार्गेट मोठं देणार ते आता दु दुसऱ्या पार्टीचं मलेशिया आहे.
हा हा हा बर
झालं माझ्या का आधी वर्षाला एक ट्रिप होती.
हम्म
आता सहा महिन्याला एक
बर बर!
म्हणजे वर्षाला दोन ट्रिप भेटत्यात. आणि ऑदर क कंपनीच्या एक दोन भेटत्यात.
बर!
मग ते फुकेटवालं दुसरा माणूस आहे. आणि तो बालीवाला वेगळा माणूस आहे.
आलो पैसे द्यायचे तुमचं आणि काय? हा बोला?
ते काय म्हणते माहिती त्यो का ते दोन तीन ट्रिप स्क्रिप करा म्हणतोय. तुम्हाला कपलला कॉलिफोर्नियाला पाठवतो म्हणतेत.
आई शप्पथच.
हा दोन तीन ट्रिप फक्त स्क्रिप करा माझी एक ट्रिप ऑलरेडी. ही आहे अँप आपले एक काय म्हणते त्याला कपलची स्केप एक पेंडिंग आहे माझी केरळा.
बरं बर!
केरळाची ट्रिप आहे ती
बर हा हा!
कारण ती माझी स्कीम पूर्ण झाली आणि त्यांनी ती ट्रिप कॅन्सल केली. मं ती माझी एक पेंडिंग आहे. ते म्हणत्यो ते फुकेटला जावा तुम्ही म्हणत्यो त्यो. बाकी परत डिसेंबरला थायलंडची आहे का नाही, मग तीच मी आधी जाऊन आलोय तिथं. ती म्हणते स्कीप करा आणि एक दोन स्कीप करा आणि तुम्ही कपल कॅलिफोर्नियालाच जाऊन म्हणते. ते बघु म्हणलं आता कॉली फोर्नियाला बघू म्हणलं.
बघू कशाला, बघू कशाला पाहिजे आता हं. बघूया म्हणजे जाच ते. स्किप कर आणि टार्गेट कर आणि जाऊन ये खरोखर.
माझ म्हणणं काय माहितेय का सेम ठिकाणीच स्कीप करणार मी, बाकी ऑदर ठिकाणी स्कीप नाही करणार. तं मी जाणार, जिथ गेलेलो नाही का नाही
ते त्यांची गेम आहे रे, ते थायलंड म्हणजे इथल्या इथं हे कर तात रे थायलंड म्हणजे
अरे सागर, थायलंड करू दे. पण त्यांच्या स्कीम पण लई छोट्यायते. एवढी काय लई मोठी स्कीम नाही त्यांची. लई छोट्या स्कीम आहेत त्यांच्या.
बरं.
अन त्यांचं तर कसं असतंय, पैशाचं पण असतंय ना त्यांच आता ते पन्नास, साठ ते पासष्ट हजार खर्च करतात.
बरब
मग ते कसं थ्री स्टार, फोर स्टार असं तया आता मी थायलंडला गेलतो आधी ऍडव्हान्स नं, मला ध क्का दिलता आधी. मी पासपोर्ट काढला कुणासाठी एब्रोट्यब्साठी काढला मी. ॲब्रोटेप, ॲब्रोटेपची स्कीम माझी पू पू पूर्ण झालती ना म त्यासाठी काढला अन तीन एप्रिलला मला अचानक फोन लावला.
बरं
कि चलो घुमणे, म्हणलं मी काहि येत नाही म्हटलं घुमायला बिबायला. मला वाटलं असेल ईकडे कुठतरी आजू बाजूला घेऊन जात असेल. म्हणलं दुकान सोडून मला येता येणार नाहि, ना म ते म्हणतात थायलंडको जाणा है. मग म्हणलं थांब जरा म्हणलं पासपोर्ट देतोय तुला थांब.
हम् हम
मग त्याने ते तिकीट काढलं, आणि पहिलात मग थायलंड त्यांच्यातर्फे झालं.
काय बरं
ह्यात फरक काय माहिती ये का? जो साठ पासष्ट हजार रु वालाय का नाही त्यांचं जरा हॉटेल छोटं असतंय, थ्री स्टार, फोर स्टार आणि जो ऐंशी नव्वद हजारवालाय का नाही, त्याचं हॉटेल लय मोठ्ठ असतंया. अन त्यांच्या नऊ, नऊ, दहा, दहा गाड्या असत्यात भायेर. तुमचं काम झालं, गाडीमध्ये बसा, गाडी भरली अन निघा तुम्ही.
हं हं हं.
बाकी ह्यांचं कसं हाये माणसं लिमिट हाये वीस पंचवीस.
बरं.
जोपर्यंत सगळी येत नाहीत तोपर्यंत गाडी निघत नाही म ते बूर होते लई.
बर. कॅलिफोर्निया कुठं आलं हे?
कॉलिफोर्निया ते म्हणजे असं पकड की तिथं आता रात्र आहेत नाही नाही तिथं आता सकाळ आहे नाही यू एस एम मध्ये आहे. हो ते आमच पाहून आहे की कॉलिफोर्नियामध्ये. आमच्या बहिणीचं काय आहे
म लका तू एकाला जरी खर्च तिथला पकडलास तरी दोन ते अडीच लाख खर्च आहे ति त म्हणजे जायचा याचा म दोघांचं म्हटल्यावर चार पाच लाख झालंच की.
आरामात जाते आरामात.
हा म तू दोघांना का नाही म्हणतोयस?
दोघांना म्हणजे? कपलरा ना अरे कपलरा तर मी मी ते करणार की रे पण ते काय म्हणते तुम्ही तीन चार स्किपा करा म्हणते त्यो. मग तीन चार एकदा असं एकदम म मला
पण लवकरच जाशील ना लवकर ती आता ऑदर वाली नाहीच आली लवकर.
अरे पण मला त्यांनी स्कीमा कंटिन्यू केल्यात त्यांनी.
आ.
ते म्हणतेत तुम्हाला स्कीम कंटिन्यू आता स्कीम संपली ना ती
हम्.
तरी ते मला कंटिन्यू केल्या त्यांनी.
होय बरं.
हा तुम्ही काम म्हणतोय तो फक्त बघून नंतर काय करायचं ते.
बर.
ते हे प्रायव्हेट आहे रे हे म्हणजे क कसाय दुकानदारच सगळं करतो त्यो. त्यात क कंपनीचं काय लेहिणंच देणं नाही.
नाही.
हा तो स्वतः दुकानदारच पैशे घालतो. खर्च तो स्वतःच देतो.
हम् हम हम.
बाकी अँडव्हान्सवाल्याच कसं कंपनी खर्च घालते. हा म ह्यो फ फरक आहे.
हा बर. चांगलायच. चांगल लगा फॉरेन बिरेन फिरतय सेविंग करत याला मस्त त लाईफ चालल्या तुझी आ.
ठेवलं का नाही ते बरोबर वाटत नाही. कोणाला तरी कामगार बिमगार ठेवायला लागेल तेजा आयला पण ते
होय होय होय काय नाय सी सी टी व्ही लावायचं पैशाच लै मोठं व्यवहार द्याचं नाही.
नाही ते घरातलं कोणतरी लागतं र दुकानात बसायला त्याशि-शिवाय काय कायच होत नाय, आपण चोवीस तास कॅमेर ब बघू शकत नाही.
नाय बघू शकत, पण बा तेज व्यवहार त्याला मोठा हातात द्याच नाय, बारीक सारीक काय असल ते.
ते आता मी तुला एक सांगू का? माझ्याजवळ म मिस्त्री येतात कनाय.
हा.
ते काय म्हणतात आम्हाला इंजीच घ्यायची गरज नाही, आम्हाला बाहेर गेलो का
थांब, थांब जरा कट करून फोन करतो तुला.
हा, कर कर.